हॅलो ऽऽ. नमस्कारऽऽ
हा आवाज येतोय,
हो हो मला येतोय तुमचा आवाज,
ठीकऽऽऽय
झालं नाश्ता वगैरे,
होऽऽ चालतंय चालतंय. तूमचं
हॅलो, ह हा हाऽऽ
हो बोला ना. ऐकू तय
अंऽऽऽआता थोडा टीव्ही बघत होते, त्या टीव्हीवर अंऽऽ पाहिलं बातम्यांमध्ये.
हा
जिल्हा आणि सध्याच्या वाढत्याच्या इंग्रजी माध्यम. च्याबद्दल चर्चा सुरु होती अ खूपच. अ वाईट वाटणारी गोष्ट आहे हो की. ज्या मातीतून आपण वर. आलोय ज्या मराठीत. ण वरती आलोय त्या मराठी. शाळा आता मागे. बंंद पडत चालल्यात. आणि. आणि पालकांचा जास्तीत जास्त कल हा इंग्रजी माध्य माध्यमाकडे इंग्रजी माध्यमांच्या वेगवेगळ्या. शाळा ज्यांचे जास्त. जात जास्त डोनेशन जास्तीत जास्त. फीस त्या शाळांकडे अ. वळा वळायला लागली आहेत, पालक म्हणजे किती भयानक हे दृश्य आहे आपण. कशातून मोठे झालो. आपण कुठल्या शाळमध्ये गेलो जिल शाळांमध्येच गेलो मग आपण शिकलो नाही. आपलं भवितव्य आपण घडवलं नाही का, किती पाल कांचा अठ्ठास आहे, सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना. इंग्रजी हा विषय असणं नक्कीच गरजेचं आहे बाहेर. दुनियामध्ये ज त्यांना टिकावं लागत. अस तर इंग्रजी ह हच पण म्हणून. सगळं इंग श. शिक्षण हे इंग्रजी मधूनच असायला हवं असं नाही. इंग्रजी. विषय म्हणूनठीक आहे पण ती जीवन. शैली नसावी आपण काय आहोत, आपण कशातून वर. आपलं संस्कृती काय. याचा विचार आपण पालक करत. नाही सध्या. याचा मुलगा. इंग्रजी मीडियमच्या ह्या शाळेमध्ये आहे मग. मुलगा त्याच्यापेक्षा जास् चांगल्या शाळेमध्ये कोणी कॉन्व्हेंट कोणी दिल्ली बोर्डला घालतय कोणी बरोबर
हो सध्या पालकांचा फॅड क य सध्या मुला पालकांचहेर काय निघलणार ्यम जात माझ मुलगच माग राह जाई तोनि के जी पासूनच टाकतात पहिले हल्ली फुलं कस तेव्हा तो पहिलीला जात होता बरोबर आ झाार वर्षाच्या मुलांना तुम्ही इंग्लिश मिीडियमला टाकताय म्हणजे त्यांच ख खेळायचं करिअर तर गेलं तर गेलं वरून त्यांना इंग्लिश मिीडियम मध्ये पण टाकत त्यांच्या मेंद्यावर पण त खूप परिणाम होतो अभ्यासाचा लोड येतो मुलांवर ते चिडचिड वगैरे करता हे पालकांना कळत नाही आणि प्राथमिक शाळा म्हटल्यावर ते सात वर्षानंतर मुलांना घेत होते म्हणजे अभ्यास पण करेयला लावायचा खेळण्यात खेळण्याच्या माध्यमातून अभ्यास करायला लावायचा आणि आता अशा मुलांना काय झालंय हो फ्रेसचा प्र्रेस म्हणजे खूप प्र्रेसटई ना आप्यासचं ज्युनियर के जी मग तुम् स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन मग गरे हे केलंच पाहिजे मु मु मुलांना खूप बदेशण येतं ते स्कूल ला जाण्यासाठी पण नाही डा डा डा अ पा हट्ट काय असतो नाही माझ मुलगा इंग्लिश मिीडियमला तर गेलाच पाहिजे तो मुलगा बघा किती हुशार झाला इंग्लिश मिडियम ला जाऊन त्याला वळण वगैरे लागलं असं
तेच ना असा कंपॅरिझन खूप वाढलंय पालकांमध्ये
खूप वाढलं काम
तेच होतय की मुलांच्या बौद्धिक गोष्टीचा विचार केला जात नाही कि माझा मुलगा कशामध्ये हो य त्याला गणितामध्येध गणिताची आवड आहे का त्याला मराठीची आवड आहे का त्याला इंग्रजीची आवड आहे हा विचारच केला जात नाही बस त्याचा मुलगा इंग्लिश मिीडियमला आहे त्याला चांगले मार्क आहेत तो पाडपाड इंग्लिश बोलतो मग माझ्या मुलाला काय येत नाही
अ पहिले इंग्लिश मिीडियमच होतं का आणि पहिले तुम्हाला सांगत इंग्लिश मिीडियम तरी होतं का आपण शिक ो माध्यम काय काय पी एस आय झालेलं आहे कोणी कोणी फौजी झालं कोणी कुठे कोणत खूप पोचलं गेलंय कोणी सीए केलेलं आहे कोण सि इंजियरंग केलंय मग ते पहिले पहिले तरी जॉब होतेच ना ते आता परमानंट बरोबर त्यांचे आऐशी साठ वर्षाच रिटायरमें आतापर्यंत मग ते ते तर केलंच ना त्यांनी अभ्यास तेव्हा तर नक इंग्लिश मीडियम मगल ए ना
सर्व मराठी शाळांमधना पुढे गेलेली मंडळी आहे
हा पण तुम्हाला सांग जी खेळातली कर्ज आहे ज्यांची गरीब परिस्थिती आहे ते प्राथमिक शाळेतच जातात का त्यांच्या मुलांना पण फॅसिलिटी चांगली आज तुम्हाला सांगतेय प्राथमिक शाळेत पण चांगले शिकवले जातात आमची इकडे मुलं जातात प्राथमिक शाळेतील फॅसिलिटीी अव्लेबल आहे जसं इंग्लिश मिीडियम वाले काय खर्चाला पण खूप येते आणि फॅसिलिटीज खूप जास्त आ त करता त्यांचे फॅसिलिटी आहे पण मुलांच कस पॅरेंस वगैरे कसे एखाद्याची नसती परिस्थिती वगैर बर फी वगैरे भर
खेडोपाणी जर आपण बघितलं तर मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच जास्तीत जास्त जात ह ज्यांना ज्यांची परिस्थिती नाहीये अशी मुलं तुमच आवड कट होत खूपच कट होतं हम्
वर्ष शाळेमध्ये गेलेच पाहिजेत कारण मुलांना तिथे े बुक्स वगैरे फक्त नोटबुक आणलात
हो हो हो जिल्हा परिषद या शाळांमध्ये खूप खूप गोष्टी हे करतात मुलांना मि
आणि मग सांग आणि इथे ऍक्च्युली ते आपल्याला तीन तीन चार च घ्या टिफिन त्यांचा ड्रेस ख घ्या मुलांना शूज घ्या सॉक्स घ्या टाय वेगळा आय कार्ड वेगळां म्हणजे
त्यांना म्हणजे असं हो तेच ना सजवून जवूनच पाठवायचं असतं
हो मुलांना अभ्यास हे प्रोजेक्ट तयार करा ते प्रोजेक्ट तयार कर ह
हा
हो
तेच ना जिल्हा परिषदेच्या शाळांची मुलं विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांचाोक आलो की ते छान प साजरे करतात
म हो किती छान छान सजवता परत बनवता प्रोजेक्ट पण खूप छान बनवत
तेच ना आपण जर विचार केला त्या व्यवथापन कस करायच त्याच्यानंतर तर हॉस्पिटलची मदत वगैरे पटकन कशी मिळवायची असं म्हणजे, मी स्वतः खूप साऱ्या शाळांना भेट दिलेली आहे. त्यांचे विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषदेचे बघितलेले आहेत. आणि आता ही मला व्हॉट्स अप ला खूप साऱ्या टीचर आहेत, मराठी मीडियमचे, म्हणजे जिल्हा परिषदे त्या ज्या शिक्षिका आहेत. त्यांचे स्टेटस वगैरे मी बघते ना, तर त्यांची मुलं ह्याच मध्ये पहिली. त्या ह्या स्पर्धा आपल्या मुलांना माहित मी सुद्धा नाहीये. शाळांमध्ये आपली मुलं जातात. तिथे त्यांचं एक वेगळं जग त्यांनी निर्माण केलंय तेवढ्यातच ती मुलं- त्यांनी ठेवलेली आहेत. इंग्रजी इंग्रजी, इंग्रजी. आज हे कॉम्पिटिशन होत्या उद्या ते पण- ते अ शासनाशी निगडीत- ज्या काही स्पर्धा आहेत. म्हणजे जशी की - प्रज्ञा शोध आहे, स्कॉलरशिप आहे, याचा ह्या इंग्रजी मीडियमच्या शाळांचा काय संबंध येत नाही.
नाही काही सबंध येत नाही. आणि इंग्लिश
अ बौद्धिक प्रगती अमाऊंट ठेवतो अक्षरशः या याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या आठ तासामध्ये भरपूर सारी पुस्तकं द्यायची त्यांना, भरपूर साऱ्या वह्या द्यायच्या, एवढं मोठं बॅग चे ओ -ओझ त्यांच्या लादायच.
हो, ते पण अवो कमी वयात येत ना, कमी, मुलांच कमी वयचं असतं. त्यांच चार वर्ष पासना तुम्ही लोड देताय. परत ते हे नर्सरी पासून. पण झालय. तीन वर्षाची जर मुलं तुम्ही शाळेत
आता, हो, तीन वर्षापासून मुलं मुलांना शाळेत घातलं जातं.
ह आणि परत त्यांचे ट्युशन वेगळे. आणि ट्युशन पण लावून देता वरून, घरी. पालक इंग्लिश मिडियमला जातात तर जातात, ते मुलांचे चार तास जातात. बरोबर, त्याच्यानंतर घरी आल्यावर एक तास ते खेळता, मोबाईल वगैरे बघ बरोबर परत एक दोन तास ट्युशनला जाता त्या मुलाला खेळायला वे हय का किती परिणाम होत जस जिल्हा परिषदची शाळा बघा सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत परत त्यांना मधली एक सुट्ट एक तासाची सुट
हो हो जेवणाची सुट्टी असते हो आणि ती मुलं असं छान ते की हो सगळे एकत्र बसून खाली बस जेवणं एक ेचा डबा खाणं त्याच्यानंतर त्यांना रोजच्या रोज खळ खेळले जातात त्यांना व्यायाम करायला लावला जातो कवायत शिकवली जाते
हो परत तुम्हाला सांगते संगीतच पण आहे संगीत पण असत संगीत भजन त्याला गालचे म्हणजे आवड असल ते पण शिकवलं जात जस इंग्लिश माध्यमात एवढं नाही फक्त इंग्रजी ना मग तुम्ही एबीसीडी वन टू च तेच शिकवलं भरपूर त्याच्यावर भर देता. बाकीच्या ऍक्टिव्हटीत होता. इतक नाही देत मुलांना सध्या मुलांचीच हानी आई वडिलां मुळे मुले ह
हो.. आई वडिलांच्या हट्टापाइ हे सगळ मुलां अक्षरशः गळचेपीच हो हो आहे की नाही तू हे नाही हेच करायचं तू ते नाही ते करायच आपण घरामध्ये इंग्रजी बोलतो का? इंग्रजी माध्य मला आपण घालताना हा विचार विचार करायला पाहिजे. आपण घरात किती इंग्रजी बोलतो मग तो मुलगा धड इंग्रजी पण बोलत नाही, धड मराठी पण बोलत नाही, धड हिंदी सु सुद्धा बोलत नाही त्यामुळे म सगळं मिक्स होऊन जात त्याच्या डोक्यामध्ये विचारायच्या की त्याने काय करायचं ह
काय होतं इंग्लिश मिडीयम च्या मुलांना लोड येतो. त्याच्यामुळे ते काय करता नंतर म ते जिल्हा परिषद शाळेत टाकून देता त्यांना पाचवी नंतर मग त्यांना ते मराठी समजत नाही ना मग तुम्ही आधीपासूनच मुलांना टाकत जा ना म्हणजे निम्मे त्याच्यातून काढलं तिकडं बी कळत नाही इकडं पण कळत नाही मग त्या परिणाम कोणच द्यायचा मुलावर त्याचा मेंदूच चालत नाही. हेना काहीच येत नई.
तेच ना हो आपण त्यालाच अजून दोष देतो की तुला काही जमत नाही, तुला काही येत नाही ते मुलं बघ ते असे करतात ते तस करतात हे थांबलं पाहिजे कुठेतरी चालेल धन्यवाद खूप छान वाटलं तुमच बोलून धन्यवाद.